हॅलो
हां बोल ना
हो बोला
हम्म झालं लेक्चर आजच का नाही अजून
हं
लेक्चर झाले की नाही म्हटलं तुझे ऑनलाईन
नाही संध्याकाळी राहत ते
हा संध्याकाळी चार ते आठ
हां हां
ह् मम्मी काय करते
तुही काही नाही आता धुनं टाकून आली आता काही मेमरी काढून ने दुनं म वाडून दे घेणाला मम्मी सांगते मस वाडून दे म्हटलं
हो जेवण करायचं काय सांगत के गलाय आज मग बटाट का भेंडी
अ मम्मी आज काय केलंय का अ आपे टाकलेली आपे
अरे वा
ते
ह् बर
इेची भाजी कोण कशाची भाजी गिलकची भाजी पोळ्या आपे
हम्म चांगलं आहे ना
हम् हम्म
ंदा की
काही नाही बाकी ठीक आहे बटन बंद होत बट हम्म लकी गेला का शाळेत
लकी शाडेतून आला आता अकॅडमीला गेलाय
हम्म हम्म हेची अकॅडमी लक्ष हम अ काय म्हणते मग
काय नाही आता कॉलेजला जाईन अर्धा तासात हा आजी अश शेतात गेली
ह का काय लावलायशेतात तुमच्या
मम्मी कपाशीत लावली नाही आवडेस पण हो कपाशीत लावली
हम् सगळ्या शेतात कपाशीेज आहे का
हां
हम्म आजीचे बरे आप डाऊन चालूच ना आजीच शेत ते घर.
हा मग आरषा क रचीत लागत नाही ना?
तीच लागत नाही म्हणजे मग कोणीतरी करायलाी पाहिजे नाही रे तुम्ही तर काही जात नाही.
आपण मग इतकं
इतक म मग काम असल्याशिवाय जात असते त्या शेतात झाडाखाली जाऊन झोपत असते रोजच्या रोज एवढ्याला. आजला काय दहा एक रुपया लागत असतील? जायला बसनी हे ना बादर बोला अर्ध तिकेट मध्ये हम्
चौदा पंधरा रुपये लागत.
म्हणजे बादरपूरचं भाडं तीस एक रुपये?
हा इकडून मग तीस रुपये तिकडूनअसं तीस रुपये एका दिवसाच्याशीव जात मग एकण चौदा एकण चौदा काहीतरी
मस काय का?
हम्म
हम
बाकी?
काही नाही बाकी सगळं ठीक आहे.
आजी बाबाची तब्यत कशी आहे?
चांगलिये.
हम्म
हम्म हम् गेला सावी ओवीस शाळेत
साडे पंधरा द्या ना
हा अंगणवाडी टाकला सावील आपण
आरे व्हा!
हम्
बसते का पण
हो बसते. बाकी तुमच्याकडे गेले एक दिंडा मग सगळे?
आमच्याकडे कोण जातणीस असा
नाही ना लांब पडतं ना म्हणून.
हम्म
आमच्याकडे डेली दिनदिन चालूचच जाणार रे! आता आमच्याकडून दहा भाग येतो ना इकडचा आता शेवटी शेवटी. इकडून पंढरपूर जवळ आहे ना. आज हम्म आज थोडे कमी झाले तीन, चार अ दिवसापासून डेली सकाळी दिंड्या जायच्या मुक्का मला जाणारे येणारे
हम्म
ह ह
आमच्याकडे जास्त गडवरदल आहे.
हा तिकडून जे सोयीस्करे तिकडं तिकडं लोकं जातात.
हम
बरं एखादशी करतो का नाही मग?
नाही.
आता करू या आषाढ मोठ्या एखादशा करतो.
छान!
हम्म पाऊस दिवस काय म्हणतो आज? हो अमृज्य
नाही तच
आज आमच्याकड ऊनच नाही पडलंय वातावरणच आहे आला तर नाही अजून पाऊस
आमच्याकडे बांून असं काढतं वातावरण आहे
हम् तुला आवडतेय का गिरक्याची भाजी
नाही ना
मग आता तू काय खाश नातेस का
हम्
हा
आद ते सेवजी बाजी रात्री सेवजी बाजी होती ती खाून जातो कॉलेजला मग तिकडून आल्यावर मम् ममी करून देईन गरम गरम
हम्म तिथे ओ विी बी आज खमग घेऊन गेले डब्याला आज काही हाफ डे होता शाळेचा
ह
सुरु झाला आमच्याकडे पाऊस
ह ह
हम्म मग काय थोडेस आपे खाऊनईल घरी येणार आहे कडी वगैरे पण ती कडी व खात नाही प आता काय खाय चांगले चांगला माल लागतो तुम्हाला अस इडली डोसा हते हम
इ
आलू पराठे भेंडी
हम् कच हम्म
बस सेंतुर्या सारखीच आहे तिला एवढेच लागतं
जे वाटतं तेच तर जातं
हा ना
तिकडे भाझी
काका कॉफिस ला
नाही आज वर्क फ्रॉम होम असतं ना त्यांच घरीच येत आज
अस का
म्हणजे घरून काम चालू आहे भा असं
ह
हम्म
चांगला चांग आहे
हम्म वर्क फ्रॉम होम असत एरवी असत आउट स्टेशन म्हणजे आता सोमवारी गेले कि मग कधी शुक्रवारीच येतात
सोमवारी एलढ शुक्रवारी
हा बाहेर आ स्टेशन असताना त्यांच्या आता खाली मुलं आहेत ना ते मुलां सोबत जातात ना मग
नि का
हम्म मग तेव्हा मग त्यांच्या आउ सटेशन तिकडच राहावं लागतं मग त्यांच्यासोबत मग कामाला
हा
हम् ह
शनिवार रविवार सुट्टी बघतात
शनिवारी घरी पण सुट्टी नाही काम असतंय
रेवारी
ह रविवारी सु्टी
हा
रविवारी घरी असतेात मग असते सुट्टी फरवी जातात बाहेर राहा स्टे करतात बाहेर राहतात बाहेर खातात तिथे हम्
अरे वा
हम्म आपल्याला अरेवा वाटत पण त्यांना कंटाळा येतो आता तू उळच म्हणते मस्त काय तुमचं बाहेर खाण पिं ते त्यात कटाळा येतो रोज रोज बाहेर खाणं
हा
हम् हम अजून काय चाललं मग
काही नाही आता मम्मी ते बाजू शानच्या घरी गेली वाटतं
हम्म
आमच्याकडे पण लाईट गेलेली आहे ना
हम्म
लाईट गेलेली आहे
लाईट बी गेली ऐ
हम्म
हम्म शटडाऊन जास्त लाईट जाते तुमच्याकडे पण
नाही आ शनिवारी ना शनिवारी जाते च
हम् हम् हम् तुम्ही आता इकडच्याच घरात आहे ना त्या तिथल्या च
हम्म शस् ते
हम्म बरं दोन दोन ठिकाणी
हम्म बाकी
काही नाही बाकी ठीक आहे पोर शाेत गेलंय त्यावर म्हटलं याला कॉल करू ह हम् त्या त अभ्यास वगैरे कस काय म्हणतो
आता आता काय लेक्चर सकाळी आठ ला उठलो साडेआठ ला आठ ला आंघोड वगैर केली म्हटलं लेक्चर करून घेतो
हम
मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करतो कॉलेजला जातो साडेतीीन ला येतो
हम्म
पाच वाजेपर्यंत थोडा टाइमपास करतो पाच लाख लेक्चर करतो मग त्याला तर सात साडे सात पर्यंत चालत मग मित्राकडे जातो मग मित्राच्या घरून येतो जेवण करतोय एकच जखमीलाो
हम्म
मित्राच्या घरून येतो सात सात सडे सात आठ वाजता एक लेक्चर झाल्यावर मग तिकडून जेवण वगैरे करतो मग वापस एक रात्री एक लेक्चर करतो आणि झोपून जातो
हम बाहेर घ्यायच्या पण मुलं असे ना मग कॉलेजला
हां खेळ आवर ठीके जे
हा सारो आहेच आजूबाजूचे
हम्म म्हणजे मॅक्सिमम म बाहेचीजे
हा ना
हम्म
ह त्यां ना गावाकडे काही राहत नाही ना
हम्
चांगलं शवग्याच नाही कुणी ओळखीचं
नाही नाही
ह काय
हम्म
क चालेल मग करते मी तुला पुन्हा जवड वय निघून
हो हो
हम्म